हॅलो हम्म झाला टास्क कंप्लीट.
हो एक झाला की अजून पाच अजून तीस कॉल असतात. अजून पंधरा कॉल आहेत.
आजच्याच दिवशी का.
आं
आजच्याच दिवशी आजच नाही ना.
ह आजच झाला आजच कं्प्लीट झाला
हो का
ह पाच कॉल मिेळ झाले आणि तीस कॉल असतात ना पाच कंप्लिट झाली अजून पंधरा कॉल हाईत काय
महिन्याला किती करायचे आहेत असे
महिन्याला तीस कॉल असतेत तुम्ही कधी पण करा कर तीस कॉल कम्प्लीट करा दिवसाला पाच कॉल असात कधी पण कॉल करा पाच कॉल व्हायला पाहिजे
हम्म हम् हम् ओके आपल्या याच्यावर तेच ना अँप वरच्याच ला लोकांना ना ओके हम्म हम् ओके आणि कोण जेवण जस् जेवण झालं तुमचं
माझ नाही अजून
हम् हम् ओके मी आता बघितलं ते मला ते रजिस्ट्रेशन केलं ना मी मग ते काही माहिती नव्हतं मग मला त्यांनी आता चप केल ते मग म्हंटल चला करून बगु मग ते काहीच येत नव्हतं ते ना माझ्या ह्याच्यावरती मता आल ते
हतावाला काय हम् हम् बाकी काय नाही बघ
मग हे कार्याच्या याच्यावरती अ ते कसं केलं जातं म्हणजे अ कळाला नाही मला ते म्हणजे त्या ऍपमध्येध्येच पैसे जातात का ते
काय म्हटलं
ते पैसे कसे जातात त्यां त्यांच्याकडन आपल्याला
ते मेसेज येतो की तुमचा कॉल सक्सेसफुल झालाय सत्तर रुपये कॉल केला कॉल केला ना
हा हा
तिथेच दाखवत म मेसेज येतो कॉल सक्सेसफुल हो
हो का अच्छा मी काय
तेथ क ते अ
तुम्ही केव्हा रजिस्ट्रेशन केलंय हो का अच्छा तुमचे झाले का मग
माझे पाच जस्ट पाच कॉल कुंप्लेंट झालेत
हम्म ह ह अच्छा ् बरं अजून
अजून पंधरा कॉलहायत
पधरा कॉलय ओके बर आतापर्यंत मग काय काय विषय झाला
काय नाही टॉपिक कुठलं ठरवायचं अन बोलायचंय त्याच्यावर दहा सेकंड लांबवर त्याच्या
आहे ना त्यांनी दिलेलं आहे ना तस खाद्य पदार्थ रोजच परंपरा सण वार अस दिलेल आहे त्यावरती बोलायचं
हा चालतेय कशावर बी बोल तर
अच्छा मग तुमची बोली भाषा कुठ येत कानडी कानडी पण येते ना तिथं कानडी पण बोलतात ना
हा कन्नड बोलते हिंदी बोलते म मराठी बोलतो सगळं येत मला
हो का
का
अच्छा अच्छा तुम तुमच्या इथं फेमस काय बेळगावचा कुंदा
अ कुंदा
हम्म हम्म आमचे एक सर होते त्यांनी कुदा कुंदाच ते आणलं होतं आम्हाला पण आता भेसळ मिळतो का तो भेसळ मिळतो का आता
भेटतो भेटतो भेटतो
नाही नाही भेटतो पण पूर्वी सारखा नाही राहिलेला का असा हो का
भेटतो भेटतो पहिल्या सारखा
फेमस काय तुमच्या इथ.
कोणताच? हा हा अच्छा. आणि मग आता ते बेळगाव प्रश्न तर झालेला होता. मग आता शांतता आहे का?
हा शांत आहे.
हम्म हम्म अच्छा ते गाणगापूर तुमच्या इथेच येत का?
हो.
बेळगाव मध्ये येत का?
गंगापूर निपाणी साईडला येतय. हा.
अच्छा अच्छा ह् मग तुमचा रूट कुठे आहे? इकडे महाराष्ट्र, मध्ये येण्यासाठी.
सगळीकडे निपाणी वरून येतो आम्ही.
निपाणी वरन अच्छा. तुम्हाला जळगाव जळगाव न कोल्हापूर किती लांब आहे तिथून.
शंभर किलोमीटर तिन तासाचा रोड आहे.
अच्छा. हम्म हम्म. मग ट्रक आणि ट्रक आणि कार मध्ये काय फरक वाटतो. वा
काय कार दोन तासात जाते. ट्रकला जरा एक तास लेट होतोय ट्रक वरून.
तुमच्या इकडे नाही का समृद्धी वगैरे काय अस.
समृद्धी आहे ते नागपूरकडे आलो हो आमच्याकडे कुठे.
तिकडे नाही आहेत का समृद्धी.
नाही नाही ते नागपूर, इकड कोलकत्ता इकड जाता ते लागतो समृद्ध
तेवढ नाही माहिती एवढ कुठे आम्ही फिरलेलो नाहीये ना.
ते नागपूर कोलकाता ला जाताना लागतय समृद्धी इकडे लागत नाही.
हम्म हम्म आम्ही औरंगाबाद तिथ असतो समृद्धी. आम्हाला लागतो. औरंगाबादला आम्हाला नाशिक वरून जातो ना तर समृद्धी मार्गे जातो आम्ही.
हो का आम्ही अस सातारा पुना मार्ग पंढरपूर मार्ग
तिकडे जाताना
हा औरंगाबादला जाताना. सातारा पंढर पूर, अहिल्यानगर
अहिलनगर पण लागत तुम्हाला. अच्छा नगर.
हा नगर
हम हम.
ते आम्हा ला लांब पडत ना हे जवळ पडत सातारा कडन आम्हासनी जवळ पडत.
हो का.
औरंगाबादमध्ये तुम्ही कुठ कुठ कुठ राहता.
नाही आम्ही नासिक मध्येच राहिलो य औरंगाबादला आम्ही जातो ना. दर्शनाला वेगेरे तेव्हा हा तेव्हा बघितलेलं आहे ते.
हो का हा हा ते कोलकताम. लांब पडतं ते
हम्म हम्म, अच्छा! बरं
तुमचं कम्प्लीट, तुमचे शिक्षण कम्प्लीट झाले? आता काय कराला?
आता काय नाय आता भविष्य बघते.
भविष्य बघताय
आ
भविष्य ब
हा भविष्य बघते भविष्य
ह ह
असं ज्यांचे ऑनलाईन कुंडल्या वगैरे तयार करते. ते बघते असं, जन्मतारीख जन्म वेळ त्याच्यानुसार फोटो अक्ष अ ड्रॉइंग असतात काही
हाच
जे ओळखीचे त्यांच्या थ्रू माऊथ पब्लिसिटी होते. मग तस करतो असं
मला पण नंतर कामा येईल, नंबर सेव करू काय तुमचा? नंतर कामाला येईल.
तील तेव्हा प्रश्न टाक. आणि काय प्रश्न आहे तो विचारते.
एक एक जणे असतात ना ते म्हणतात. नाही नंबर सेव्ह करायचा नाही, डायरेक्ट तुम्ही भेटा म्हणतात ना म्हणून विचारलो.
नाई मी ऑनलाईन बघते तसं म्हणजे जे जवळ असणारे ते आता लांब राहणारे ते कुठे येणारे एवढ्या लांब मग मी ते लिहून पाठवते. सगळं असं आणि फोटो काढून म ते त्याचं पी डी एफ करून पाठवून देतोय. असं मग ते परवडत ना, आता तुम्ही एवढया लांब ए इकड थोडी तुम्हाला तेवढ्या भाड्यानच पैसे लागतील तेवढे मग त्यापेक्षा ऑनलाईन काय पाचशे रुपयामध्ये होऊन जात आपलं ऑनलाइन बघून
कार्य नंबर सेव्ह करून ठेवतो नंतर कामाला येईल.
हो चालेल चालेन तसं काय नईये हम्म मग तुमचे का काय ब बेळगावचं काय फेमस काय, बेळगावचा आंबा फेमस ये का काय?
कुठ उंदा अरे अम हा कुंदा व वडापाव
वडापाव पण फेमस ये का?
आ.
अच्छा! मला त वडापाव सगळीकडे सारखाच लागतो.
होय का?
हो मुंबईचा वडापाव आणि पुण्याचा वडापाव सारखेच ये नाशिकचा व वडापाव सारखेच ये काय त्यात फक्त अ ह टेस्ट सारखेच ला आ म्हणजे थोडाफार इकडे तिकडे फरक वाट
अस बाकी तुमचं रुटीन काय असतं मग जेवण वेगेरे
जेवन हेच की दाल फ्राय शेवभाजी, आम्ही गाडी कर तो बाहेर बी खातो, हॉटेल ला खातो.
हम्म हम्म, अच्छा! बर मके झोपणं या सगळ्या गोष्टी सहन होतात का? गाडीत. तच. आता तुमच्याशी ट्र्रीप ठरलेली असते का?
हो ट्रिप
अच्छा तरी अ तुम्हाला म.. बॅलन्स मिळतो का बॅलन्स सेवि्हंग होते का?
हो
हम्म. अच्छा ओके. मग पुढे तेच करायचंय.
हा तेच करायचं तर ते उतर तर तेच सगळं माहती आहे त्याच्यातले हा.
अच्छा बरं हाय. चांगल हाय मं, पण सॅटिसफाय, सॅटिसफाकशन होत का?
होतो की होतो.
पण मला असं वाटतं शिक्षण चांगलं ना त्याच्यापेक्षा.
इंटरस्ट
इंग्लिश येतं का?
त.
बऱ्यापैकी. बऱ्यापैकी का.
बरा नाही जरा जरा यत ते एवढे
हम्म हम्म अच्छा.
ह सत्तर.
मग काय हे प्रोफेशन नको करायला पाहिजे होतं. रिकामा ऑडिओ
जरा प्रॉब्लेम मुळे..
वडील काय करतात? वडील काय करता? अच्छा अच्छा म्हणून तेच आवडलं का?
हा.
म्हणून सवय येते बरोबर आहे. हम्म मग आतापर्यंत कुठे कुठे गेले?
सगळीकडे गेलो मुंबई, गुजरात, राजस्थान. केरला चेन्नई औरंगाबाद.
सगळ्यात जास्त कुठला स्पॉट आवडला?
चे्नई.
का? का बरं
का पण म्हणजे पन्नास रुपये मध्ये दोघं लोक दो दोघंजनी जेवतावं ना पोटभरून
रिकामा ऑडिओ
शंभर रुपये मध्ये पोटभर शंभर रुपये मध्ये पोटभरून जेवतावात आम्ही संभा‌
काय असं जेवण काय तिथलं असं खास?
अ.
अंडा सांबार.
हा हा आवडत.
हा.
अच्छा आणि तो पण त्यांच तो उकडा तांदूळ असतो ना?
हो.
पोट भरून जातं आणि ते रस्सम का काय तरी असतं त्यांचं सांबर असत पातळ तिकडचे लोक त खूप खूप भात खाता.
हो लई खातातं तिकडे
खूप खातात आपण आपल्या इकडे नाही येवढा खाल्ला जात भात.
हम्म तुमचं खाणं काय आहे? सा जास्त करून अ म्हणजे भात की भाकरी का पोळी?
आमच्या कड असते चपाती.
अच्छा अच्छा हम्म नागली याची भाकरी नाही होत का? अ बाजरीची किंवा जवारीची?
खातो खातो की जवारीच.
हम्म हम्म अच्छा बरंय म स्वयपाक कर काय तो
येतोय.
पोळी येते बनवता?
पोळी नाही चपाती, भाकरी, भात, आमटी, भाजी
नाही नाही म तुम्ही प्रवासात असता, तेव्हा पोळी कशी बनवता
पोळी येत नाहीं.
पोळी नाही येत असं भात भाता बरोबर भात‍ भाता बरोबर भाजी खा